हा ताई येतोय आवाज?
हा येते येते नमस्कार ताई हो येतोय येतोय जरा खरखर आवाज करतोय तुमचा.
हा आपल्यालाच हवाय
तुम्हाला
आहे आहे थोडे खावाय
हा का त्या ढग आलाय काय पावसाच वा आता आवरून झालंय.
हा हा हा हो जरा आभाळ निघलय ना?
हा इकडं पण निघालय आभाळ काल पाऊस झाला का तुम्हाला
नाही नाही इकडं नाही पाऊस झाला. पाऊस नाही झाला काल इकडं. हम्म आभाळ आलय पण रात्रीपसून थोडं पावसाचं.
हा इकड पण आलंय आभाळ नाही थोडासा झालं एक नॉर्मल रिमझिम थोडीशी
ह इकडं नाही तसं कायच ईल हळूहळू कधी तिकडं तुमच्याकड कधी परत आमच्याकडं आज सगळीकड ढग ढग दिसायलेत ना थोडेशे
हा पावसाचं नाही अजून झालेलं वातावरण तसं काही नाही आता सोमवार अ उपवास असतोय.
हम्म जेवण केलं आता झालं तुमचं जेवण वगैरे?
हा माझं जेवण झालं.
काय म्हणत आता आज उपवास धरलाय. ही मग दर सोमवार होत मला म्हणजे सोमवार कायमचा असतेत का हो खिचडी खाल्ली असते ना...
नाही आता जेवणच केलं.. संध्याकाळी लागली भुक तर करायचं काही नाही मग आंबे वगैरे आहेत ना अजून...
हा हा आंब्यांचा सीझन आहे आता पाऊस नाही पडला त्यामुळे चांगले येत अजून आंबे...
हो चांगले आहेत आंबे अजून ते झा बांधावर... चे आहेत ना आंबे लावलेले...
कलम कलमीचे हा तर ते मग एकदम तोडत नाही.. हो एकदम... तोडत नाहीत ना थोडे थोडे तोडून ठेवतात म्हणजे आज... थोडे तोडले परवा थोडे तोडायचे... तोडून ठेवले तर मग हा एकदम तोडल्या... मग वरवर ते पिकत राहत.. हा कधी रसपोळी कधी नुसते आंबे...
तुमच्या तिकडं रस पोळी करते का रस चपाती करते..
रस पोळी या आंब्याच्या दिवसाले..
हा काय...
ह रस चपाती पण खातात असं पण जास्त जरा रसा... सोबत आमच्याकड रस पोळीच खातात असं.. त्यांना पोळी वगैरे आवडत नाही ते खातात रस चपाती...
हा का...
हम्...
हता तुमच्या बांधावर कोणत्या आंब्यांची झाडं येतं..
आता आमच्याकडं केशर आहे. म्हणजे चार पाच केशरीचे झाड आहेत. परत ते दशहरा म्हणून आहे.
त्याला दश असतात का होत्या आंब्याला..
नाही नाही नाही अ दशा वगैरे नसतात. असा खूप मोठा असतो आंबा असा उंचीला... पण आणि असा अरून दिला पण पण टेस्टी असतो खूप.. हा...
केशर तर असतोच टेस्टी ना..
ह केशर तर हा केशर तर असतोच पण तो दशहरा आहे तो पण खूप... टेस्टी आहे आणि रस तर एवढा छान होत त्याचा... तो नुस्ता हम्म...
त्या आंबा असा मोठा होतो का छोटा असतो...
तो मोठाच असतो मोठा... केशरपेक्षा मोठा असतो... हा पण त्याचा ना आकार वेगळा असतो क आपल्या केशरचा कसा.... असा कसा म्हणजे इथून तिथून सेम असतो असा... हा हा लंब गोल असत... तर हा दशहरा तसा नाही असा लंबच असतो नुसता असं गोल... गोल वगैरे होत नाही असा जाड होतो तसाच.. गोलाकार नसतो त्याचा हा पण खूप टेस्टी लागतो अम.. केशराच्या... पाठो पाटो हम्म.... गोड असतो गोड...
हा का नाही काय काय आंबे कसे आंबटं गोड आंबट गोड चव असत... ना काही आंब्यांची आणि काही आंब्यांची फक्त घोड असते
हो का हा ह्याचा असा ना आखळदी सारखा असा कलर निघतो होतो असा रसाचा आंबा जर असा कट केला ना असं वाटतं आपल्याला हळद टकली काय की त्याच्यावरती ते हम ह
ह
हा अजून कलमी हा हो जास्त पवळा राहतो खूप हा
गावरा आंब्याची झाडं नसत का तुमच्या बांधाला हा का अ त्याच लोणच घाललं याला उपयोगीता असताल ना ते हा का
गावरान आंब्याची तर टेस्टच वेगळी असते ना त्याची कस एक ती एकच चौ राहती असं गावरा नांबे वेगवेगळे राहतात रेंज नाही का तई तुम्हाला
काय मल मागा
हा असा थोडासा असा ब्रेक होतोय हा येतोय आता
हा
थोडासा असा ब्रेक होतोय
हा रेंजचा जरा प्रॉब्लेम असेल त्यामु तसं नाही वाटत पण ते ढकाळ वातावरणामुळ हम्म हम् सगळे बांधांवरच झाडे आहेत तुमच्या काशशी येतात य हॅलो हॅलो हॅलो ला तई आवाज येत नाही तुमचा हॅलो हॅलो